हॅलो, हो येतय का आवाज?
हा येतोय.
हो फ्री हाये ना.
हो हो फ्री आहे ना बोला ना.
हा काय, काय चाललंय? तब्येत वगैरे बरी ना.
हो तब्येत वगैरे बरी आहे. आवरलं खूप पाऊस आहे, पूर आलेला आहे.
अरे बापरे तुमच्या इकडे पूर पण आला.
हो मग.
ह नदीचं गाव ये का?
ते गावं आहे आमचं स्वामी समर्थ केंद्र आहे ना ते.
अच्छा.
खूप जोरात पाऊस ये, इतका पुर ये. कि सगळं गणपती मंदिरात पाणी गेलेलंय. त्याच्यामुळे काय होतं की तो रस्ता पूर्ण ब
हॅलो.
इकड सर
हो आमच्या इकडे एव ढ नाहीये पाऊस पण मग चालूच ये अस कंटिन्यू चालूय संतधार.
ते तर आहेच तसच अ कंटिन्यू नाई इथ जोरातच
हॅलो हॅलो
चालू आहे खांबच नाही तो.
आवाज स्कीप होतोय तुमचा.
हां ते काय होत ना हा कॉल चालू राहिला की नॉर्मल कॉल पण येतात ना आपल्याला ते त्याच्यामुळ होत ते.
अच्छा अच्छा
ऍक्च्युली येना ते बऱ्याच जणांच अस झालेल आहे ना एकशेऐंशी मिनिट दाखवतात. पण कॉल दहा दहा कॉल बाकी असतात तीस पैकी.
सध्या काहींची तर कॉलच नाही लागते.
आणि काहीच काय होत माहितीये का विचारत नाही आणि डायरेक्ट कॉल करतात. मग ते स्किप होऊन जातो आपल्याकडन.
हो स्किप होऊन जातो.
ह नेमक काल काय झाल मी विचारल ग्रुप वर. अ कोणी फ्री आहे का अस म्हणून म्हंटल बघाव. वेळ आहे तर कॉल करून घ्यावा, अर्ध्या तास कोणीच रिप्लाय केला नाही आणि मग सव्वा म्हणजे जवळपास मी सव्वा तीनला का पावणे चारला केलेला होता मॅसेज. आणि मला रिप्लाय कधी केला कि साडेचार वाजेला.
ल एवढ्या वेळानी आणि बरोबर रिप्लाय पण नाही केला डिरेक्टली कॉल केला म्हंटल आता काय कराव यांना कस सांगाव समजून.
हो ना कधी कधी आपण मॅसेज टाकतो तेव्हा फ्री असतो आणि नंतर अचानक काम येत आपल्यांना. मग ते कॉल कसे अटेंड करायचे? अच्छा.
हम्म हा हा मग ते म्हटल सकाळी पूजा केलेली होती दिवा लावला नाही गेला म्हटल मम्मी देईल लगेच हे करून तर. मम्मीने काही ते क्लीन केलेल नव्हत. तर मग ते साडेचार वाजेला दिल तिने ते हे हे करून मग म्हटल थांब हे सगळ पुसून वगैरे कोरड करून त्याच्यामध्ये वात वगैरे टाकून. कून ते वेताबाबांजवळ ठेवून देते घरामध्ये आमच्या वेता बाबा आहे ना.
अरे बापरे.
हा तर मग म्हंटल ते तिथे खालच्या देवांच घरातल्या आणि वेता बाबांच दिवा ते सगळ परत आमच्याकडे काय आहे ना शास्त्र पद्धतीने अ किचनवर एक दिवा लावला जातो उंबऱ्याच्या उजव्या बाजूला एक दिवा लावला जातो. तो तुळशीला एक दिवा लावला जातो. पाच दिवे लागतात मग ते सगळेच. हम्म नाही ते ना सा म्हणजे चांगू राहत. आपण म्हणजे अन्नपूर्णा मातेला तो दिवा लावतात जो किचन जवळ राहतो. आणि दरवाज्यात जो राहतो. तर संध्याकाळी सात वाजेला लक्ष्मी येती तर तिच स्वागतासाठी तो दिवा लावतात.
हो का आणि तुळशी मातेला पण लावता का?
हां हां तुळशीमातेला राहतो तो रोज राहतो. संध्याकाळी सकाळी अगरबत ती लावते संध्याकाळी दिवा अगरबत्ती दोन्ही लावते. काय नाही पावसाने ते विजून जात. पण मग त्याला खाली आहे जागा ठेवायला. मग तसच ठेवते हा अजून इथं ओळख आहे ना आमची.
हो भरपूर देवाच करता तुम्ही. ते वेताळबाबा तुम्ही म्हणता ते अह घरामध्ये कुणी वडलांनी बसवलाय का.
नाही नाही त्यांनी नाही तस नाही झालं ते. माझ्या पणजीच्या माहेरी होते ते पणजी आजीच्या माहेरी होते.
हो हो हो.
तर आता ते अह तिचा भाऊ आहे ना. ते दारू वगैरे प्यायचे तर मग तिथं घरात भांडण झालं मग त्यांनी काय केलं यांना म्हणजे मुखवट टा आहे असा. छान सुंदर मुखवट आहे तर. तो घेतला आणि डायरेक्ट उकिरड्यावर फेकून दिला.
अरे बापरे.
मग तो उकिरड्यावर फेकला तर माझ्या आज्जीनी माझ्या म्हणजे ते पणजी आज्जीनी आणि त्या बाबांनी घरी घेऊन आले.
हो ना ते स्वतः घेऊन आले, ते मूर्ती उचलून आणली का?
हा हा हा मुखवटा उचलून आणला त्यांनी मग तो घरात स्थापन केला. म देवधर्माचा कार्यक्रम होतो याला गोकुळाष्टमीला
हो ना.
हो आणि अह त्यांच्या कुठे आहे ना कुठे पण राहत ना त्यांच्या तर त्या खुट्या तिथचं राहिल्या मग दुसऱ्या दिवशी ते दारू बिरू उतरली. मंग ते म्हणे का अ ते देव दे म्हणे घ्यायला आले ते. म्हणे तू आता किती काही केलं ना तुला देव भेटणार नाही म्हणे. जा म्हणे आणि परत इथे यायचंच नाही म्हणे. मग त्यांना ते देव काही दिले गेले नाही आणि अह ते खुठे आहे तिथंच आहे मग ते म्हणे आम्ही कुठे देणार नाही म्हणे देवाच्या.
हा ते खुठे काय असतं?
खुट्या म्हणजे आहो ते असं आपण म्हणतो ना दे आता हे देवांच्या हातामध्ये कस काठी राहते ते फिरायला जातात तर घुंगराची काठी राहते ना त्यांची स्वारी निघते पाह तेला देवांची.
हो ना.
मग ते अह ते जातात फेरीला तर ते अह ती काठीची तिथं आहे ते आणि ते काय म्हणत त्याला त्यांच्या सोबत अह अजून कोणीतरी जात वाटतं ना फिरायला
ती काठी मोठ मोठी होत जाती. ती काठी म्हणता ना त्याला वेगवेगळे कापड लावले जात्या.
नाही नाही नाही तशी नाही एकच काठी आहे तिथं ती छोटीशी लय आहे असं मोठी पण नाही.
हो ना.
म्हणजे, खर तर मलाही समजलं नव्हतं आधी कुठे म्हणजे काय पण आता आम्ही, मी जाते मी जायचे ना मगं मी दर्शन बिर्शन घेतलेलं आहे तिथं.
ते हाय अजून पण तेंच ते तिकडचय.
हा हा, म्हणजे मी ऐकले असं त्याचा बाबत जो असतो ना तो खूप भयानक तेची प्रथा असते. म्हणजे, केलं तर मग करायचंच त्याच असं त्याला य नाही करायचं. काहीन काहीनची हवा येते बघा यताळ बाबाची ती खूप भयानक
आहों मग ते ज्यांच्या अंगात यायचं ना, ते येतात कार्यक्रमाला आल्यावर अंगात वगैरे येत पण मग ते एक वर्ष आले नाही तर ते नाशिकला राहतात ना ते सर, म त्यांच्या अंगात आलेलं होतं. मग ते पाच मिनिटात ईथं आले नाशिक वरून.
बापरे.
हा. अंगात तिकड त्याना त्रास व्हायला लागला, हा नाशिक वरून दिंडोरीला, म्हणजे काय म्हणजे पाच दहा मिनिटातच आले.
हो ना.
हम्, म ते आरती चालू झाली त्यांना त्रास व्हायला लागला ना मग.
हम्म....
आता हे आता ना सध्या कोणाच्या अंगात नाही येत. म्हणजे उतरलेलेच नाही ते कोणाच्या अंगामध्ये.
हो ना, जे जस् देवाच हा.
करावं लागतं. भरपूर म्हणजे त्यांचा काही त्रास आहे नाही, देव येते बिचारे आपल्याला सांभाळून घ
हो, सांभाळून घेता.
पण मग हे फक्त लेडीजचा प्रॉब्लेम राहतो ना वो.
हो तो हा तेव्हा लय जपाव लागत त्या देवालाने चालत नाही ना?
नाही ना जात नाही ना मग जातच नाही म्हणजे देवाच्या घरातही जायचं नाही, पाणी बस दुसऱ्याकडून मागून घ्यायचं, जेवायला दुसऱ्याकडून मागून घ्यायचं मग. म ते थोडस भेगारवानी करसूती बाकी काही नाही मागून मागून खायचं. पण नॉर्मली काय होतं ना, हम्म मी माझं कधी असं होतच नाही, मी मागतच बसत नाही. हम्म, त्या काय होत उपास धरावं लागत कधी - कधी.
मग चार दिवस उपाशीच राहत का? ह
मग मण देव करलं असं करते तुला हे करलं ते ह पण मग भरपूर, म्हणजे आहे खूप चांगलंय.
हम्म, छान चांगलंय ते देवाचं. आमच्या इकड ते नैताळेला म्हणून आहे ना, तिकडे आहे.
नैताळला हो, मी काल का परवाच तिकडे गेलेली होती.
हो ना तिकडे यात्रा पण असते, आम्ही यात्रेला जात असतो तिकडं.
हा, यात्रा खूप मोठी असते तिथे.
तिथे ते आता माग ते देव चोरीला गेले होते ना? मग सध्या खूप हे चालू होत, यात्रा भरायची. त्याने पण भरली होती यात्रा.
हो.
हम्म देव चोरीला गेले ते.
ते तर आहे, तिकडं लई मोठं झालं होतं ना ते पण.
हम्म भरपूर मोठं झालंता.
बाकी काय म्हणता, काय नाही. चाललंय.
उम्म, जेवण वगैरे झालं असेल.
जेवण वगैरे तेव्हाच झालं, आज लवकर आवरलं होतं.
हो ना, आज त्या पावसामुळे लवकर उठुशी पण नाही वाटलं. निवांत झोपुशी वाटत होतं, पण मग काम आवरायच लागता. हम्म, तुम्ही करता का कॉल तिकून?
कधी?
आता.
हो हो, चालेल चालेल, ठीक आहे. तिचा फोन आलता.